हॅलो. अरे मी लावत होती ना फोन दुसऱ्यांना कनेक्टच नाही होतय.
कौन?
काय माहिती रजिस्टर झाला म्हणते नंबर आणि डायरेक्टच कट होतय.
हाव का.
हो ना
हम म्हणजे फक्त मलाच लागत आहे
नाही तुला आणि भय माझ्या भाऊ आहे ना त्याला लागला हा दुसरी एक मुलगी आहे ना तिला लावला मी तर ते बोलले की रजिस्टर आहे म्हणे नंबर तिचा आला मला कॉल ती म्हणे मग मी लावून बघते म्हणे मी म्हटलं बग आ काय माहत काय त्या डबल लावून बघावं लागेल तिला
हो काही प्रॉब्लेम असत नाही
हा ते नेटवर्क प्रॉब्लेम लय येते
हो ना
अंतर
मग
जुवारे ते घरी जुवारे ते घरी बसून, बसून कंटाळा
हो ना आता आपलं बीसीए होते बीसीए वर ट्रेनिंगगल्या जागा कशी
कसंच निंगलास
जी डी, एस आयट
हो गा
हम्म भरा म्हणलं फॉ
ऑनलाईन ब ऑनलाईन बघितलं का?
हो ऑनलाईन बघितल पण कमप्लेट लागते त्याच्यासाठी
हो ते पण आहे सगळ्यांदच तेच पाहिजे
हम्म
ह.
तुझं ते लास्ट सेमिस्टर दिले न्हतं ना वाटते
नाही अजून दिलाच नाही मी
हम्
कंटाळा बी आलाय आला आता मला मज
मग हो मग कशाच तू मुतलं वगैरे टाकून द्यायचं असतं ना तेवढे डग्री तरी क्पेअर करत होते ना
हो पण ते लक्षात कुठं आलं मल
हाव
मी फक्त क्लासेस करून बसली आता क्लासेस केले तर तिथं जॉब साठी बोल तात की डिग्री पण पाहिजे
हम् हम कुठे होत कडे पुणेल काय
हाव ना
हम्म, हम्म ते आता कमप्लीट कहिजच नुसतं क्लास करून काय होणार
ह क्लास करून अर्थ नाही या
मग ते याच्या सारखं बघ ना डायरेक्ट काय ललित सारखं
ह ललित सारखं आता ते एवढं घेत पाहिजे ना आपल्याला किंवा कुठे आहेत काय आहे बघा लाग ना आता काय आहे तर
हम् म्हणजे त त्या नेमकं काय केलं काय किती लागले असं विचरायचं त
हो ते पण आहे म्हणा
हम्म
डोकं काम करत नाही
ते एक टेन्शन आपलं कंप्लीट नाही कंप्लीट नाही म कंम्प्लीट असत हे केलं असतं ते केलं असतं ते डोकच फिरते
हा.. आणि कम्प्लीट करून पण माहिती आहे का घरचे बाहेर पाठवत नाहीत मग असं जीवआर पण येते कि बा आपण एवढं हे कर करून कंम्प्लीट करतो अभ्यास वगैरे करून घरच्यां बाहेर पाठवलं पाहिजे.
हो ना
मग फायदा तर झाला पाहिजे काही
त्याला तेच चत माझा तेच प्रॉब्लेम आहे. कंप्लीट होऊन पण पाठवत नाही
हम्म ते पोराच मस्त राहती गावबरी हिंडतात.
हम्म त्यापेक्षा मस लग्न करायचं तिकडलंच पाहायचं एक तिकडंच हम्म
ते तर माझं लास्ट ऑप्शन राहिला आता
म ते हिचं किती मस्त आहे मुंबईला मस्त!
हो ना मस्त जॉब पण चालू आहे, एज्युकेशन पण झालं, लग्न झालं.
हो ना पण ती एमसीए वगैरे पण करू शकते सुधरली नाही हो तशीच दिसते ती हा हा हम्म स्टटसतशवर वगैरे तशीच दिसते
ते अजून ते पाहिल्यावर तर अजून वाटते की तिला काही खायला प्यायल देत नाही
हो
तिच्यासाठीचा नवराच खाऊन घेते
हो ते दोघी नाही सुधरले म्हणजे ह ती पण तशी दिेसते ना अजून जास्त बिमार पडत.
हो पण ती जास्तच म्हणजे लुकडी लुकडी दि काही ना ग डार्क सर्कल दिसायली तिच्या डोळ्याखाली कॉलेजमध्ये तरी बरी होती.
हो..
आता मुंबईला जाऊन पण ते दगग धगधग
होणार त तूस नंदा वगैरे काहीतरी चांगले नाहीत काय
हो तिच्या दोन्ही नंदा तिथेच आहेत वाटते.
हो मग ते तसं असलं की टेन्शनच असतें डोक्याला
हो पण वेगवेगळ घर घेऊन आहेत म्हण ते
हो पण आता येतच असते ना ते मधात
अगी बा घरच करा मग.. बाहेर जर बाहेर जा ट्रॅव्हल करा मग वापस या मग डबल घरच करा
हो ना.. सासू वगैरे घरी असती हो नाही का ते जॉईंट फॅमिली म्हटल्यावर बरंच बरं आहे
हो ह् मंग काय?
हम्म् द हचं कसं आहे काय माहिती पहिले तर लिस्ट्री काय म्हणला ना वाटते
हो म्हणतस होति ठीक आहे म्हणून आता कोणाला माहीत तिच्या मोबाईलमध्ये तर बॅलन्सच नाही राहात.
हो काय?
हा म्हणजे तिचा नवरा टाकतच नाही विचार
एवढा चिंगूस आहे काय ते
हो ना आणि तिला जर बोलायचं असलं घरी वगैरे तर मग ती नवऱ्याच्या चोरून बोलते फोनवरून
हो का? म मोबाईच कशा
पण असं किती मग असं किती दिवस बोलणार आहे
हा ना
आमचा वायफाय असते म्हण म्हणजे घरीच असते तिच्या नवरा तर वायफाय राहते.
हम्म हम्म तिला तसं कोणाला कॉल वगैरे म्हणून टाकत नसलं नाही
काय माहीत ही काका ही मी चाप्टर आहे का
हो पहिलीच तर ते
आहिले सायलेंट सायलेंट म्हणून लेय भारी पोरगी हे
हो तीच्यापेक्षा भारी आहे की.
मग कायतर
हम्म
अ पण साधा मोबाईल मध्ये बॅलेन्स तर टाकाव ना.
हो ना एवढं काय आता हे करायला लागते
अ्म मग आता बघय आई काही काही बोलायच असलं. काय नवऱ्याचचा फोन घे ना बोलन कधी नाही तर काय द्या दोन मिनिटं मोबाईल मला घरी फोन लावायचा.
मोबाईल का शो साठी एक काय बॅलेन्स टाकायच काय नाही
हो पण वायफाय आहे म्हणा बाई तुझ्या नवरा घरी वायफाय भेटते तुला पण किती दिवस
आता ऐणी टायम जवळ सोडते मेडिकल आहेन वाटते
हो मेडिकल आहे
हम् सुरुवातच थोडी जात येणे टाईम
नाही तर काय स्वतःची स्पेस नावाची काही चीज आहे का नाही.
हो हि जरा म सारखी मग असंच वाटते बाबा तू मागच्या वेळेस तू सांगत होती ना कि या हम्म
आसल मंग काय तर
हो
येवढं नसायला पाहिजे.
हो ना त्यान
हि मजा काही काही म्हणजे काही गोष्टीमध्ये असं म्हणतात ना की जशाला तसं भेटते.
हो ते येत आहेत
जैसे कर्म करोगे वैसा फल मिलेगा
हो
पण एवढं नाही पाहिजे जशाला तसं भेटला मग तर बरच कठीण काम आहे.
हो पहिले तर बिचाऱ्याने स्कॅनर पाठव पाठव पैसे घेतलेले. कुठ कुठं गेलं स्कॅनर पाठवायची म्हणलं ती
ती ती लय भारी होती.
हम्म आपल्याला एक रुपय नाही घे वाटत कोणाकडून
ह हा ते दूरच बा ते पैसे तुमच्याजवळंच
हो ना मस्त मोबाईल दिला ना आता तर असं वाटत आहे अ मी म्हणजे ओझं असल्यासारख असं वाटत कधी त्याचे पैसे देऊन कधी नाही.
मोबाईल घेतला का नवीन?
नवीन म्हणजे त्याचस दिला त्यांने एक वर्ष वापरलं ना. आणि मंग त्याने आता नवीन घे त्याने नवीन घेतलं तर मग त्याच्या तुम्हाला दिला.
अच्छा! तू वापरत आहे का मंग ते? पण मग घरचे
तेच आता घरी काय स म आताच घेत देला मला आठ दिवस झाले आ घरी काय सांगते. प्रश्न पडला हम्म.
मग तो जुना असला तो घेऊन जायचा ना घरी आहे तर राहू द्याचा.
मग आता हेच्यात सर्व घेतलं परत म जुन्याच्या परत हे घ्या करावं का असं कुठं
अरे बापरे! हो तसं पण आहे.
हम्म चांगलं लागल कोण . तेव्हा तो याने बेचाळीस मध्ये घेतला होता.
हो का कोणता आहे मोबाईल?
अ विवो टवेंटी सेव्हन काहीतरी प्रो असंच आहे.
हो का?
हम्म.
हा तो आधीवाला विकला मणा कमी प्राईज मध्ये मिळाला मंग घेतला.
हो सांगायला लागेल सेकंड वगैरे घेतला दहा पंधरा पंधरा मध्ये
हा पहिलेवाला विकला मनावते जुना झालता तर तेच पैशे हेच्यात टाकले.
बई दे ते मोबाईल माझा जुना असा ही हजार रुपया पण कड घेत नाही इतका भंगार झाला ते.
अरे बापरे! एवढे कंडिशन खराब झाली का त्याची?
मग म्हणून तर मला आजही मोबाईल घेनं होतं कारण की खूप
अच्छा हा मग सांगता येते ना की म कंडिशन खराब होती मोबाईलची घेतला दुसरा.
हो तेच तर मग तेच सांगाय लागेल.
हम्म हम्म.
असं सांग की बा घ्यायचा घ्यायचा होत घ्यायचा घ्यायचा आहे म्हणा दोन दिवस असंच फिरव
हा पहिले विचारयला लागेल घेऊ का डायरेक्ट
हा घेऊ का म्हणून हा घेऊ का म्हणा मग एवढ्याच आहे असा आहे तसा आहे दोन दिवस असं सांग मग म्हणा मी घेतला म्हणां असंच म्हणायचं.
हो तसचं म्हणालाय.
डायरेक्ट सांगितल्यावर तर बस फटकेच देत. हो ना मंग काय मंग ते महिनाभर संपत नाही.
मला म्हणतील वापस कर म्हणतीलं.
हो मंग कायतर
हम्म.
वापस कर मी दुसरा घेऊन देतो.
हो.
आमच्या देखात
हम्म हो ना.
महिनाभर तेच घरान लावतात म.
हाव
नाही सगळ्यांच्या घरची सेंमच आहे वाटते बाबा.
तसच आहे माझ्या हेत काहीच गोष्ट बिना विचारल्याशिवाय घ्याय जमत नाय.
नाय विचारूनच घ्याव लागतील.
हो ना.
पोरांचा मस्त गडया बाहेरून काय पण आणतात. आणि म्हणतात मी घेऊन आलो कोणी काही बोलत नाही.
तेच तर तेन माहीत सोन्या बाली केली तेव्हा काही शब्द नाही म्हणला आण आता डायरेक्ट ऐशीं ह जराचा मोबाईल घेतला तरी घरचे एक शब्द नाही म्हणले तो का एवढ्या महागाचा काउंन घेतलाय का? केवढ्याच आहे काहीच नाही.
काहीच नाही आपण साधा ड्रेस आणला कशाला आणले किती कपडे आहे घरी.
माझ मम्मी नवीन तेच नवीन टॉप जरी दिसला ना हे कधी घेतला.
हा हो मग काय येत मग मी घरी कप कपडे जरी आणले ना माय मम्मी कशाला घेतलं किती कपडे आहेत पाहाय अलमारी खुलून.
हो मग मस्त अगं बाई दीडशे रुपयाच्या सेल मध्ये घेतलं.
मग मग प्राईज कितीची बी अस हजाराची. का असो ना मग पण कमी करून सांगायची.
हो ना.
ह.
बर चल ठेवते मग.
हो हो ठेव. हो हो करते.
झाले दहा मिनिट झाली दहा मिनिट.
हो हो.
नाही.